हॅलो
हॅलो हा आता लागला ब
हा हा मी तुला खळतो माझ्याकड अजून तेच म्हणत होतो कॉलरस दिस ततराण
मी अजून एकदा लाव म्हणून बघितल लागला म्हटलं मग तु साधा कोॉल कट केेल
तरी आणि बघ बीझी दाखवलं नाही तर मी पण लावाल तो एककड कॉल तुला
हम्म हो
काय जवलीस
मी आत्ताच जेवलो आत्ताच जेवलं तोपर्यंतचा कॉल आला होता ह ह
तेऊन बस झोपालत मम्मी म्हणले कर तिला कॉल तर कर जाव बस झोकल्यासबज मग रात्रीच झालणे झालणे करत बसत म्हणलं करतो ती करतो म्हणलेली म्हणल आवरून बके मला पण म घंटालाय
ते ट्रान्स्क्रिप्शनच बाहेर वाटतेय ग
ते पण होय आणि ते पटापट वा्हालंत ग खरं हे कोण आलं आता हे कधी पूर्ण होतील असं व्हाला लागले
ह इथ गेलोच नाही काल पण केेल नाही आज पण केलं नाही आ
मी तर कुठं काल कोणाला काय केलय ते ना आज माहीत तेच कि मैत्रिणीला केलतो आजा तर पहिला दोन कॉल थोडं लागल तिला काय आणि तिसरा कोल करतो आणि काय बोलायचं मण असं अधा कॉल केल तर तिला परत तिथ कॉलच लागला
तुझं टास्क कमप्लीट झालं म्हणून का
काय करायचं मग आता म हद म्हटलं उद्या बघतो तिच्या्या बहिणीच्या फोन वर लावतो म्हणलं तुझी बहीण आल्या ना इकडे लावतो म्हणजे म आता बघायचं तिला नंतरला
मला पण ती लाव म्हटलेली मी निकाल नव्हतोच त्यामुळे मी पण का
मला विचारली की काल मला म्हणले की तुझ्या बहिणीला लावायच त काय लावलीच नाही त गेडमिश काय काय झाले मग लावली नसेल काय काय झालं तुझ्या ऍडमिशनच
काल गेलतो इथन गेलो कि तिला सले बाराला गेलो असेल आणि निम् वाटत गेल आणि पावसच आला
पाऊसाला मी काकीना फोन केल तो दुपारी अस असं मला पण टस् आलात आणि ते सांगायला म फोन केलय अस अ काकी म्हणला गेल्यावर ब घातताच मला वाटते नुसतच गेलतासा तुम्ही मी म्हणलो होय का मुला अचछ तेचकीि तवाच फोन खेळतो मी लगेचच वाढतो
ह
मग म्हणल्या बघकी मी म्हण मोठी गाडी घेऊन गय कारण त झिरमाट आलताच ना ग मोठी गाडी पाला तरण त्या ह न का अग रेनकोट काढून ठेवलंय आणि ने नाही बघ एकाच रनकोट घेन गेला
ह नाही चजत अ पेट्रोल पंपच्या साईड ला तिथं थांबल होत
हा ह तर मला वाटलं पावसाचं वातावरणला मोठी गडी घेऊन गयला असतील वगैरे नाही म्हणल्या रेणकोट पण निेती एकच नेला
तिथं लावायला जागाच नाही ग पार्किंगच नाही आहे तिथं म्हणून बारकी गाडी नेल होती म्हणजे अ कॉलेज म्हणजे असं बिल्डिंग मध्ये आहे हा आणि हे असं गेटच्या बाहे होय आणि गेटच्या बाहेर म्हणजे असं फुटपाथ आहे ग म तिथं तिथं फक्त बारक्या गाड्याच लावतात मग मोठी गाडी लावायला जागे जागाच नाही आहे तिथे
हो आपल्या घेतात.
भिला नाहीस का सांग खर
नाही नाही थांबलो लगेच
हा तेच म्हटल काकी निकिताचा फोन आलता. हो हो मला जागा सापडले हाय
हो
तेच म्हटलं निकिताचा फोन आलता पावसात त्यांनी हे करू नाही म्हणून मी त्यांना रेनकोट काढून दिले कस सांगायच
आणि काय माझ आता म्हणलात बाई जूनच्या लास्ट एंडिंगला रजिस्ट्रेशन चालू होईल.
झाले का आता स्वतच दिवस राहिलं
हो तेच हो रजिस्ट्रेशन मधून त्यांनी डॉक्युमेंट्स भरायचे हो सगळेच डॉक्युमेंट भरायचे आहे सगळ्या डॉक्युमेंट्स भरायचे म्हणजे रिझल्ट थर्ड इयर चा सीईटीचा माझ्यासगळ्या ये ते ह्याच हे ते सगळं भरायचं पहिला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी हे देतात. म त्याच्यानंतर एक पंधरा दिवस रजिस्ट्रेशन चालू राहतात म्हणजे सगळ्यांच होऊस तवर
मग ते झाल की मग आम्हाला कॅपरांड येत पंधरा दिवसांचा म्हणजे पूर्ण जुलै महिना जातो य कॅपराऊंड व्हायला म ऑगस्ट महिन्यात पूर्ण कॅपरांउड लागतात त्यात एखाद कॉलेजमधे म ऍड शन होणार म ऍडमिशन झाल्यावर पंधरा दिवसांनं किंवा महिन्यानं कॉलेज चालू होतात म्हणजे सप्टेंबर जातोयं आमचं कॉलेज चालू आहे.
एवढा वेळ अजुन किती महिने आहेत तुझ्याकडे आता
बघ की काय करायचं एवढे महिने
खूप म्हणजे तुझा निम्मा पावसात
होय तेच की असं एकदा ऍडमिशन झालं म्हणजे डोक्यात हो ते तर त्यांना कुठलं कॉलेज मिळतय कुठलं कॉलेज मिळतय हे तरी जातील ग
आज नुसतच आभाळ आलय पाऊस काही नाही हो
काय करायचं मग झालं ऍडमिशन तर व्यवस्थित
होय झालं की तुमची पण झोपली असतील.
हा मी तेच म्हटलं मम्मीला तुला लावून देते फोन काकी बरोबर बोल झोपली जाऊन
होयं हा ते सकाळी पाचला पाणी आलेलं नव्ह हो काय म लवकर उठल्यामुळ झोपले जाऊनं
होय.
ते हे माहित आहे काय ग अ सुंदर बाग कसे असतात
हा ते लेझीम वगैरे मिळते तेच ना
काल बघून आलो मी तिथं
हां
ते कॅनवस मोड वर पेंटिंग केल जाय काय मग ते ते अस उभा राहत नव्हतं ना त्याला माग सपोर्ट लावून मग घरात पण बघितलो आस्क्रीमच्या काड्या तेन लावून पुट्याच स्टॅड करून ते काय झाल नही म ते हे बघाय गेल होतं व स्टँड बघाय गेलो होतो तिथं
हा
हाय तिथं लई काय काय म्हणजे आपल्या लेटरच किचन असत ते रेजिंग मध्ये केलेलं त्यात अ फुलं बिल टा कुण एक किचन कितीला असल तिथलं
महाग आहेत अडीचशे तीनशे पाचशे अस तुण ते की नाय
एकशे वीस रुपयेला फक्त एक लेटर आता तुझा फक्त एक पी एकशे वीस रुपयला
होय माहित आहे. काय झाल कावा गेल तो माहितय काय आम्ही म्हणजे त्यांनी आता चालू करून मला वाटतय दीड काय दीड वर्ष तरी झाला. दीड का दोन वर्ष आणि त्यांच चालू झाल्या झाल्या क नी ती रील आलती मला इन्स्टा ला त्याच्यानंतर म अ आत्या तेन गेलतो आम्ही ति त बघून आलतो म का आत्ता ना कनय ते क्लासला जात होत्या की नाय आँटी फिनिक्सला तिथं शिकवा यला होत्या ना त्या त्याच्यातन त्यांना तो अ म्हणजे शिक्षकांना ते अस की कायतर वेगळं वेगळ असं एंटरटेनमेंटसाठी त्यां तो क्लास शिकवलेला रेजिन्आर्ट चा दोन दिवस
मकनी तेव्हा अ त्या गेलेल्या आंटी आणि आत्या त्यांच वारनेला क्लासेस होतं मग ते केलत्या मग रक्षाबंधनच्या वेळी राख्या घरात केल्या ना आत्तीन त्या रेजींनंच्या मग तेव्हा तिथं गेल तर सगळ सामान तितन रेजिनंच म्हणजे थोडं तिथं दीलत थोडं ऑनलाईन मागवलेल मग तिथं बघायला म्हणून त्यांनं त्या गेलत्या. तवा बघितलंय मी तिथं सगळं हे पण अक्रॅलिक कलर हे ते सगळं हाय तिथं
ते होय घेतलं ते स
किती?
अ सहा म्हणजे सहा बोर्डला सहा स्टँड घेऊन आलो ग तसा पहिला एक होत. तीस रुपयेला एक होतं हो अ ते रेजिनच बघालतो ग गुलाबाच्या वाळळेल्या पाकऱ्या पाकळ्या दोनशे रुपयेला. एक छोटा बॉक्स दोनशे रुपयेला.
गुलाब आमची आम्ही बघ की आम्ही देतो म्हणाव गुलाब तुम्हाला वाळ हो हो
हो घरात ल्या सांगितलं मम्मीला मम्मी म्हणताेत तो आणि प्रीती दिदी चालू करां तसलं काय करून विका म्हणलं कोण घ्यायला तर पाहिजे.
काय करायचं माहितेय काय? अ आपल्याला जे जे ते किनी मेशोला अफिलट मार्केटिंग म्हणजे मेशोला हेच बिझनेस अकाउंट चालू करायच परवा मी कराल तो बघ आणि ते नुसतंच अर्ध्यात केलंय आणि सोडलंय मेशो डाउनलोड करायचं आणि त्याच्यावर अकाउंट् म जाऊन बिझनेस मधे हा.
हो.
स्विच पेन करून तिचा बिझनेस अकाउंट चालू करायच. मी पण कधी मध्ये अस बिनेस आयडिया बघत बसल चाटजीपीटीला तेव्हा ते बघितलंय मग त्याच्या मग त्याच्यावर असं काय तर आपण बनवता त्याचा फोटो काढायचा आणि टाकायच. मग ते ऑर्डर येत्या.
ते मग त्यांच्या लोकेशन ला कुसकन देणार ते जवळच असलं तर बरं.
नाही मेशोला असतात कि ते काय सगळी मग जर घरात सगळी सगळी व्यवस्थित चौकशी कराला पाहिजे. मी म्हणालतो की मी एम्ब्रॉयडरी शिकलेलो ना म असं काय ते एम्ब्रॉयडरी छोटे छोटं बनवून बनून टाक तो मेशोवर विकाला मम्मी म्हणत्या गप्प बस एकदा कराला की त्यातच जातय. शिक्षणाकडे लक्ष नसल्यामुळ
माझी एक म्हणजे आमची सिनियर होती काय ती करत्या अ ह्याच ते बुकेे तेन ग फोटोच बुके करतोय ते.
तसलंच की कस आणि आपण आता एवढं काय काय केलं आपल्याला येतय ग करायला.
हो तिझ पेज आहे इंस्टा ला. तिला लई ओर्डर येतात. ती एस आयटीला आहे. काय करत्या? त्याच नवीन काय तर आले की नाही, तर ते कळायला म्हणजे मशो वर करायच तर.
हा म्हणजे तेचं सगळी चौकशी पण करून करायला पाहिजे. व्यवस्थित केलं की एकदा
कर. ते आपल्याला कॉलेज सोबत ते हे व्हायला पाहिजे.
हो तेच की. आता कॉलेज तु घ येईल ऑगस्ट मध्ये चालू ना.
माझा एक ऑगस्ट ला.
हा तेच के माझं त्याच्यानंतर त्याच्या आधी करायला पाहिजे ते बिझनेस
ते बघाय पाहिजे काय काय असते?
किंवा ती ही आहे माहिती का तुला आपली इथं समोर दुकान आहे बघ.
हॅलो.
थांब सांगतो तुझा कॉल कट होतय परत केल्यावर सांगतो.
होय. हा करतो की.
आ्म्ही इथच आहे कर.
हा ना.